हा
ते तुमचे किती झाले तिसरा कॉल आहे
हा तिसरं आहे माझा तुमचे दोन झाले वाटत ना माझं तिसरं चालूया.
हा हा हा.
तर तेच आहे ना आपण आपण पण थोडस पालक म्हणून आपल्या मेन काय करतो म का आपण समाजाच्या सगळ्या ह्याच्यात दबावा. हो खाली. नुकसान मतो आणि त्याच्यानंतर मग तो डेव्हलप होत नाही. त्याच्यानंतर फक्त तो स्टोरेज स्टोरेजचच काम करतो पण तुम्ही जर मग गणित चांगलं प्रॉपर शिकला आकडेवारी शिक. तुम् विज्ञानाच्या कन्सेप्ट प्रॉपर बेसिक शिकला तर तुम्ही पुढे जा तुम्हाला ते भरपूर फायदा होतो
हा
आणि भाषा शिकायला काय आता ए आय सारखे मॉडेल आले तुम्ही मोबाईल व सोबत ब टॉकिंग करून हार्डली तुम्हाला वाटते पंधरा ते वीस दिवसात भाषा शिकू शकता
कुठली भाषा ते तर ते कुठ प्लिकेशन आहे त्याच्यावर बाकीचे जर्मन फ्रेंच वगैर पण भाषेत त्याच्यामध्ये ते अ
हे इव्हन चार जी पी टी जेमी नाही असले जे आहेत नाही आहेत. मोबाईल येतात त्याच्यासोबत तुम्ही शिकू शकता. आ त्याला सांगितलं ना की मला ही भाषा शिकायची आहे
ते खो खो को पायलट वर मी बऱ्याचदा त्यांच्याशी बोललोय म्हणजे आपण जसं बोलतोय ना आता दोघ जण तसं ते कोपायलटचं अप्लिकेशन लू करायचं त्याच्या माईक वर त्याला डबल क्लिक करायचं मग ते बोलत मग आपण त्याला बोलल की ते उतर देत आणि मग ते कम्युनिकेशन चालू असतं आपण काही विचारलं की ते उत्तर देणार किंवा काही बोलल की ते परत तिकडून रिप्लाय देणार आता ते फीचर चारजीबी मध्ये नव्हं पहिले ते आता चारजी पीटी मध्ये व्यायलाय वाटतं परत
हम्म आणि हे हम्म तुम्ही हे सांगितलं ना कि त्याला कि मला भाषा शिकायची आणि मला काही येत नाही तर ते तुम्हाला बेसिकपसन चालो करतं शिकवायला
हा ते आणि ते म्हणत रोज पाच मिनिटं प्रॅक्टिस करायला या केलंय ते ट्राय केलंय तर ते म्हणता रोज आप ण आणि त्या टॉपिक बी देतं की उद्या ह्या टॉपिक वर आपल्याला बोलायचंय किंवा या टॉपिक वर अभ्यास करायचांय पंधरा मिनटं पंधरा मिनट असं ते
सायन्स कसा माह आहे का कुठल्या पण जगातली भाषा आहे ना तुम्ही त्यातले आठशे ते नऊशे शब्द शिकला
ह
तर तुम्हाला ती भाषा यायला लागते आणि अजून तुम्ही एक हजार एक शब्द शिकला ना तुम्हाला ती नेटिव भाषेत बोलता येऊ शकत हम् त्यामुळे ते आपण त्या तेवढ्या भाषेसाठी मुलांना राबराब राबवतो नुसता साध आणि मग ते तुम्ही बघा आताुम्ही जे जे इंग्िश मिडयला शिकत आणि ते सातवी्या आठवीला आत्ता पोंेलेत तुम्ही त्यांना जाऊन भेटा त्यांना स्पेलिंग सुद्धा तयार करता येत नाहीत नीट त्यांना नाही ह्याचे अर्थ ना ते मराठी मराठीतले त्याला समजत ना तर हिंदीतले इंग्लिश मधले त्याला शबत
मराठी वाटवड होतं इकडे
हा आणि इंग्लिशच पण होत ह आणि ते काय होत आता अ समाजात सगळ्यांना हे झालं की इंग्लिश मिीडियमला जर घातलं तरच मग चांगलं होते शिक्षण चांगलं आहे आणि हा हे मान्य की थोडंस ते लक्ष देतात मराठीपेक्षा अं नो डाऊट कि ते पोराचा अभ्यास करत मग ते पोराला मार्क पण येतेत ना मग ते लोकांना वाटतें की चांगलं आहे ते पण ते पुढं जाऊन त्याच खूप नुकसान आहे ते
ह ते आहे
हे असे काहीतरी गट तयार व्हायला पाहिजेत किंवा असे शिक्षणात क्रांती करणारे असं काहीतरी अ मराठी शाळांना जगवणारा असं काहीतरी सुवरूप
हा पूर्ण च पूर्ण समा बीचेंज वालाहि आहे आणि गवरर्मेंटी चेज वालाहि म्हणजे ते गरमेंट दृष्टी चुकून मी त्याच्यामध्ये बदलायला पाहिजे की नाही बाबा शिक्षक आहे तर शिक्षकांना फक्त अ म्हणजे शिक्षकाचच काम आपण देणार आणि बाकीचे काम साठी जस आपण पहिले बोललो तस की नवीन जे ज्यांना रोजगार नाही त्यांना तो रोजगार बन उपलब्ध करून देणार.
आणि गव्हर्नमेंटचं दृष्टीकन कसं असतं लोक जशी असतात तस गव्हर्नमेंट असत गव्हर्नमेंट अस - - लोकं नसत्यात. लोकांना लोक जशी असत तसं गव्हर्मेंट निवडून जात असतं.
हा, हा.
म्हणजे ते लोकशाही येत नसत
त्यामुळं ते थोडंसं लोकं बदलली की सगळ्याच गोष्टी बदलू शकतात.
हां.
हम्म. त्यामुळं शिक्षणाला जर जास्त महत्त्व दिलं पाहिजे.
हम.
आणि ते एक मुलं - - शाळेत गेली, आली की मग आपल्याला काम असतेत. किंवा आपल्याला काहीतरी आपलं असतं मग, त्याच्या हातात मोबाईल दे आणि आपल्याला थोडं दमवलं की त्याला शांत करा हातात मोबाईल कळत नाही तवापासूनच त्याला मोबाईल हातात देऊन सवय लावलेली असत्या.
नाही आणि ते मोबाईलच कसं आहे ते ते दुसरं बी कारण आहे त्याच्यामागे आपणच दिवसभर समजा आता मी घरी आलो ऑफिस मधून. आणि मी दोन तास मोबाईल बघतोयं तंम - - हा. मुलं ऑब्झर्वेशन करतात ना. मग तो तुला वाटत की प करता म्हणजे चांगलंयं. मम्मी करते म्हणजे चांगलं आहे मग तो मुलगा बी मोबाईलच बघड पकडत. मोबाईलच बघत मध्ये आणि आपण त्याला तो मोबाईल न पकडू. मग त्याला त्याच्या ब्रेन ला उलटा आपण काय करतो? कनफ्यूज करतोय ना. एककडे त्याला इंडायरेक्टली सांगतोय - - की बाबा मोबाईल चांगलायं आणि दुसरीकडे म्हणतोय की मोबाईल तू खेळू नको.
बरोबर. बरोबर. तथे थोडस आहे म्हणजे म्हणजे फक्त सरकारची चुकी आहे असं नाही. म्हणजे हाये काही गोष्टी सरकार करू शकत म्हणजे आता हे अननेसेसरी आहे. तुम्ही - - मराठीचे शाळेत त्यांनी शिक्षकांची संख्या कमी केली. किंवा समजा आता वस्तींवरती शाळा होत्या. मराठी शाळा. मग तिथं कस तीस पोरं का दहा पोरं असली तरच तुम्ही - - वस्तीवरची शाळा ठेवू शकता किंवा इथे काहीतरी एक अशी पोरांच्या माग एवढा असा रेशो पाहिजे शिक्षकांचा तर ते मेंटेन नाही करणार
नाही तसं आहे. ऍक्च्युअल मध्ये रेशो आहे. समायोजन म्हणतात त्यांना हे लोक. तव शिक्षक शिक्षकित - - पेशामधली लोकं पण ऍक्च्युली ते इम्प्लिमेंट होत नाही. हे इम्लिमेंट करत नाही ही लोक.
हम्म. तेच तेच तेच.
काहीतरी चाळीस का पंचेचाळीस मागे पोरांच्या मागे एक टीचर असात ते समाोजनच नियमयं.
दोन, दोन, दोन शिक्षकांचां आहे.
अच्छा म्हणजे पंचेचाळीस शिक्षक मुलांच्या मागे दोन शिक्षक.
तीस, तीस, तीस. असं काहीतरी. तीस मुलांच्या मागं दोन का पंचेचाळीस मुलांच्या मागं.
हा, हा.
हम्म.
पण ते इम्प्लिमेंट होत करत नाही लोक. कारण की कसं हाय केलं तर मग खर्च जास्त होईल गव्हर्मेंटला.
शिक्षकाच्या मागे एक शिक्षक तीस पोरांच्या मागे एक शिक्षक पाहिजे.
हा.
हम्म पण आता तुम्ही हेच फॉरेन कंट्रीत केला ना ज्या डेव्हलप कंट्रीत त्यांचे शिक्षकांचे रेशो जास्त असते.
हां हां. हा मग तिथे लोकसंख्या भी तर कमीच आहे ना.
नाही नाही लोकसंख्येचा विषयच नाही ना तुम्ही लोकसंख्येचा काही संबंध नाही. तुमच्याकडडे रिसोर्सेस नाही आहेत का लोकसंख्या कमी आहे. जास्त असली तरी लोक पण चांगली शिकलेली आहेतच ना.
हा हा ते
म्हणजे साठ मुलं असली तर तुम्हाला ते दोन तीन शिक्षक ठेवूनच आहे ना. तर तुम्ही ते एकाातच करताय राब राब राबून घेताय त्याला मग ति काय करायचं बरं. त्याने शिकवाय थोडंफार शिकवतं का नाही वरतावर दुसरं काहीतरी काम देता तुम्ही त्याला
हा ते तर दुसरं तर बरंच चालू असतं वर्षभरात
हम् मग तो शिक्षक एकच काम करतो ते पोरग फक्त परीक्षेला आलं पाहिजे. प्रेझेंट असलं की मी पास करून देतो त्याला
आणि आता तर गव्हर्नमेंटने सांगितले ना की पास करून द्यायचं आपल्या टायमाला तर कसं ना पास करायचा अधिकारच म्हणजे शिक्षकांना होता किंवा शाळेला होता तर ते नाबाज ब करून द्यायचे बऱयचदा आता वरूनच सांगितलंय की नाही नापास करायचं नाही कुठलाच मुलाला आता ते तर मग मजाच झाली ना लोकांची
हम्म आणि ना. हे आपला लिटरसी रेशो काहीतरी पंच्याऐंशी टक्के का काहीतरी आहे. म्हणजे जेना लिहिितता वाचता यथ
हा हा.
पण ॲक्च्युली जर तुम्ही खरा सर्वे्हे केला तर पस्तीस टक्के लोकांनाच स लिता येत लिता वाचता येत. एवढी हालत बेकर आहे पास झालेलीच आहेत फक्त
क्चल मध्ये शिकषण घेणं वेग
हम. तेच तेच तेच तुम्ही ह्या ह्या पॉलिसी मु पास होतील परा दहावी बारावी आणिग ते दहावी बारावी पाच झाले म्हणजे त्यांना मराठी लिहिता वाजता येतं.
बरोबर.
कारण तुम्हाला मराठी येतच आता प्रूपच आहे की तुम्ही दहावीची सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे
हा हा हा.
् मग ते ह पास होते ना ते असे लिटरेस. ती वाढल्या खूपातली
हम्म.
तसं आहे. त्यामुळ आपण आपल्या मं आता सगळं तर नाही चेंज करू शकत तुम्ही? म्हणजे तुमचं काम आहे तुम्हाला घराचे हप्ते असतात. तुमचा पण तुम्ही तुमच्या मुलांची तरी ती ही परस्थिती बदलू शकता.
त्या आहे.
आणि असं काही नाही मी इवन शाळेत मराठी शाळेत शिकवणाऱ्या मुलांची पण शिक्षक विद इंग्लिश मिडियमला टाकते. त्यांनाच कॉन्फिडन्स नाही तर ते त्यांच्या मुलांना काही येणार आहे. तेव्हा माझा मित्र आहे इिथं मनपाला शिकवतो तर त्याची मुलं त्याने इंग्लिश मिडयम टाकले
हां.
ह.
ते आता कसंय ते हे हे लोक कसंय त्यांना बी अ वेळोवेळी ट्रेनिंग देणं किंवा आणि ते कम्फर्ट झोन मध्ये मिळून जात ना गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागले की आपल्याला कोणीच काढू शकत नाही हो आता जसं आपण पण सेक्टर मध्ये आपल्याला माहितीय बाबा आपल्याला करू शकतो त आपण अपग्रेड होत राहतो किंवा आपण अ काम बी असं मन लावून करतो व्यवस्थित नाही बाबा व्यवस्थित व्हायला पाहिजे कम्प्लीट व्हायला पाहिजे पेंडिंग नको चुका नको व्हायला पाहिजे तर या लोकांना या लोक या लोकांना तसं काहीच टेन्शन नाही ना
हं नाही नाही दहा मिनटे झालेत मी करू का इकडून
हा चालेल चालेल हो